हॅलो.
हॅलो.
हा येतो आवाज?
हो येतोय ना.
ह
हॅलो
काय चाललं म्हटलं?
मी बस- बसलेय मजेत, तुम्ही कशा आहे?
आम्ही पण मजेत.
तुम्हाला बरं वाटतं का आता?
हो आता बरं वाटतय. मला दोन दिवस बर नव्हतं ना त्यामुळे
हां हां..
हा म्हण केलेली ती
हं हं....
डॉक्टरांनी सांगितला आता हा त्यावर मेडिसिन दिलेलं, इंजेक्शन वगैरे इंजेक्शन वगैरे दिलेय, मेडिसिन दिलाय. पण मग व्यायामाची असते आवश्यक गरज प्रॉब्लेम का मला म्हणजे एक पाच ते सात मध्येज सात, आठ, भुलचे इंजेक्शन घेतले गेले आहेत ना कमरेवर. तर त्याचा प्रॉब्लेम आल्यामुळे ते
अच्छा! ह..
घ आता बघ ग मेडिसिन घेतलं होत तात्पुरत बर वाटेल. ेलाला
हो हो..
हम्म, म ते
बघा म्हणजे, पहिली गोष्ट कस आहे?